हॅलो हा बोल काय म्हणाल त स कसं कसं काय काय दिलीस पैसे
ब ते पहिला आपण नाश्ता केलोलोकनी त्याच्यात त्यांनी मला अजून तीस तीस रुपये द्यायला पाहिजेत.
पिस्तीस रुपये.
हा
हा
ते राहू देत म्हंटलं तीस तीस रुपये आणि ते संध्याकाळच बर्गर आणि पिझ्झा खालेलं चारशे पस्तीस रुपये पाठव म्हणते. हॅलो,
हम्म
आणि अ हे वरद ला एकशे नव्वद रुपये पाठवायचे आहेत जेवणाचं रात्रीच्या
हा,
आठशे ह्याचं गाडीचं
एकटीचं नव्हते खरं
हा एकटीच,
म मग मी कणाकडनं देऊ.
मी तेच म्हणालोय तू ऑनलाईन मला पाठवतेस काय बघ तुझा हिशोब नंतर तुझा हिशोब नंतर आहे, मी सगळं पैसे दिले तुझं
हा-हा हां! म माझं सांग तू मला तू सगळं तिथलं क्लिअर केलीस ना व
नाही अजून करायचय वरदला पाठवायचंय मी अजून पैसे हा एकशे नव्वद आणि एकशे नव्वद. किती झालं तीनशे नव्वद रुपये, एकशे पंच्याण्व काय तरय का एकशे पंच्याण्णव एकशे पंच्याण्णव.
हा-हा बर तीनशे नव्वद रुपये द्यायचीस तू वर दादाला.
हा आणि हे टॅव्हलिंग-ट्रॅव्हलिंग कणाला द्यायचं. मा आठशे चववेचाळीस आठशे चव्वेचाळी किती होत आठ आणि आठ सोळा आणि सोळा आणि आठ, सोळाे हा सोळा सोळाशे अठ्ठ्यांशी ते आणि हे तीनशे नव्वद रुपये मी देणार.
हा म्हणजे बक्की किती होतात.
बघ तुझं तू किती द्याय पाहिजेस बघ म्हणजे एक हजार रुपये, हा एक हजार रुपये मायनस करायचं पप्पानी दिलेल्यातलं. तुझं एक हजार रुपये, पहिला लिह पहिला लि काय केलंय ते, हा एकशे पंच्यान्नव पहिल लिह
बरं एकशे पंच्याण्णव प्लस
अं आठशे चव्वेचाळीस.
आठशे चव्वेचाळीस.
चारशे पस्तीस.
आठशे चव्वेचाळीस चारशे पस्तीस
आणि तीनशे,
तीनशे.
हा सकाळचं नाश्त्याचं. हॅलो,
तीनशे रुपये,
हा, प्लस चारशे पन्नास.
प्लस चारशे पन्नास.
हम्म,
हा त्या रूमच भाडं देताना मी पैसे दिले ना तुला
ते पप्पांच्या ह्याच्यातल दिलस तू,
मग मी इथनं माझं पैसे किती घेऊन गेलतो तुला सांगितलेलो. अठराशे काय न्हेलतो काय? माझं ग ह अठराशे सातशे का आठशे हा होय, आसपासच्या नोटा ठेव म्हटला नहीं, बर ठीक आहे किस ते सोड हा दोन हजार दोनशे चोवीस रुपये झाल्यात.
दोन हजार दोनशे चोवीस. मग त्यातलं एक हजार मायनस कर पप्पाने दिलेलं,
एक हजार मायनस हा मग एक हजार दोनशे चोवीस रुपये झालं
तू एक हजार दोनशे चोवीस रुपये मला द्याय पाहिजेस
हा मग ते तु न अ पप्पांच पैसे माझ्याकडे आहेत नव्ह
हा ते सोडून बाळ ते सोडून
ते सोडून एक हजार दोनशे चोवीस रुपये मी तुला द्यायचे
होय
हा बर बर एवढ काय हाय बरं मला काय समजण झालत ग हॅलो हॅलो हॅलो आता कणी मी तुला एकोणीशे रुपये पाठवायचे आहे ब
हम्म
ते सांगाल तीच
एकोणीसशे नाही ग अकराशे
सॉरी सॉरी अकराशे
हम्म
ते पप्पांनी दिलेलं पाठव तुला मी
होय
आणि ते सोडून आणि एक किती हा बरोबर
हा
मग उद्या पाठवलं चालत नाही
चालतय की
म्हणजे कस उद्या आवा उद्या पण मला दुपारी जाया पाहिजे हा उद्या म्हणजे मी भरून येतो माझे पैसे आणि मग तुला पाठवतो
हा दोन्ही मिळून पाठव मला
हा म्हणजे किती बघ
अकराशे आणि एक हजार दोनशे किती
चोवीस अकराशे दोन हजार तीनशे चोवीस रुपये
हम्म
पाठवायचंय बघ तुला मी
हम्म
मला म हे मेसेज कर नाही बरं मीच करतो घे म्हणजे लक्षात राहतय
हम्म
दोन हजार तीनशे चोवीस लक्षात राहते घे आता
हा
ह्या फोन वर किती कॉल झाल्यात ह्या फोनवर माझ्या फोनवर किती कॉल झाल्यात
तिसरा हा
हम्म ती वैष्णवी एक तेचं की ती वैष्णवी एक कर म्हणायाला लागल्या ग तिझं पण दहाचं झाल्यात मग मम्मी हाय न्हवं बोलायला तुझ्यासोबत
हम्म दहाच झाल्यात माझं बघ काय मेसेज आलाय बघितलीस न्हवं
होय बाई ना काय न्हवंच. नम्रता एक मगाशी बोलालती. हम्म घेऊ नकोस
कारण दोन तीन दिवस झालं ट्रान्सलेशनचं काय केलंच नाही.
हम्म. ती सांगितल्या न्हवं म दि दिवसातन पाचशे तरी करा म्हणून.
हम्म.
मी आज कायच कराय नाही.
मी दोन दिवस झाल काय कराय नही मी दोन तीन दिवस झालं.
बाई मला आज काय झालतं कुणाला माहीत दिवसभर झोपूनच काढलोय.
ह तू झोपून काढलीस मी आलो इकड ऑफिसवरन आलो ऑफिस मधून आल्या सगळे कपडे आणि
मग मी पण कपडे धुतलो, कि बाई दुपारी माझी, हम्म.
तुझी काय एवढी कपडे होती.
माझं हे. जीन्स टॉप हूतं वेदिकाची ट्राऊझर होती दोन टॉप हुतं. परत आतलं सगळं सामान धुवायचं होतं.
हा माझं आतलं सगळं शूज म
लाल कलरच अं अंडर वेर कुठ हाय
नाहीय.
हम्म
कुढे टाकलीस.
त तुून ठेवलेलीस काय नाही.
तुझी मिक्शल ठेव.
तुझ्या बागेतच होती.
मी काय काढलो नाही मी सगळंच काढलेल की माझ्या बॅगेतन
बघतो की मीच आणि परत.
हम.
ह मम्मी.
का.
मम्मी बघालाय माझ्याकडे मी कुठली काडलय बघितलं.
हम्म हम्म
हम् काय नव्हच.
हे फ्रॉक्स ुतलो बाई मी.
भुटलीस कामाच फलीसाठी हम हम मग आता झोप आता निवात. हॅलो. आवाजच जाते बाई मगाशी नम्रता सोबत बोलताना पण असंच व्हाल घ्यालतं तुझा आवाज येना झालाय मलाता
हम्म माझी माझी दोन वन पीस तुझं दोन वनपीस माझी जीन्स पॅन्ट टॉप
बिचारी.
आणि रोज रोज घालतेला टी शर्ट एक धुतला
तुमच्या रूम मध्ये वॉशिंग मशीन पाहिजे होतं.
हम्म डंबल वाशीि आणि हे अ ते कलर लागलाय व्हाईट ड्रेसला त्या ते ट्रायक्लीनला द्याला पाहिजे ब आता आणि
होय बाई काय नव्हत
एक्स्ट्राचं सगळं काम
हम्म नशीब छत्री तरी एकटीनच न तू मगी छत्री हम्म अ नेट एक नाही आहे थांबजच मी कनेक्ट केले मला पाहिजे मस्च क शर्वर भिजलेली आणि ग्रीन कलर टॉप भेटले ड्रेस ग्रीन कलरलाला वट टॉप उठलेली जात तिला तेवी
आज ुतलो तर लागलेला कलर जाईना झालाय
हम्म म्हच ुरल्यावर ल दु जाणार ते की त्या लागून
नाही पाण्या नाही ग पा आणि मल्ला ड्रेस का दुसऱ्या वाईट ड्रेस ब ठेवल्यावर लागत नाही तसं होतय ते काय लगेच जातेी
हम्म हम्म पैसे कुणाला पाठवणार आहेस तेंच्यात?
वरदला पाठवायचयत. आणि ते गाडीच कुणाला पाठवायच मेसेज केल कोण रिप्लायच देईना
आता कुणासरी कायतरी पाठव कोणतरी काय पाठवतय ब
थांब बघतो, स्पीकरवर ठेवता येत नाही काय मोबाईल?
ठेवतायू बाहेर जाऊ नको इथून लावल्याय
एक मिनिट, एक मिनिट, फोटो पाठवल्यत
हम हे काय आउटफिट व वरच ग्रुपला नंबर ले आहे त्याच नंबरला पाठवायच ना विचारली तू? तेला विचारा एकदा अरे मी सां
तोंड प शरवरे ने कसं केल्या?
हे हे कोण काय ये?
हा हा काये ते?
तू केस काय
किधी काडही केवढ्याल्याला व नाही प म विहिधी काळुंद्री कसली आले?
होयया मी, मला मगाशी मेसेज केलतो. मी मगाशी मेसेज केलतो माझ फोटो पाठव म्हणून
हम्म
पाठवलाय कि यो विचाराणा? अ पपा पपापा पपा काय ग ये?
कसल, कसल आहे बघ की मी हसल तू हसलीयास आमच्याकडे बघून, शर्वरे न मी कस तोंड केलय ब यश न पाठवलेल ह्याच्यात कॅनडिड काढ म्हणत ना काढलय कसल.
गाडी बसल काय ग?
आहा
तुझ पण छान आलत फोटो, तुझ पण छान आल फोटो,